तुम्ही रेंज मध्ये नाही वाटत? ते मी एका जागेवर थांबलोय
आ मी तेही पहिले पडले हे का पहिले पडले हे का
तुम्ही एका जागेवर थांबा फाय जी मध्ये मग ते क्लिअर आईका
हम्म.
काय म्हणत होता झालं का कार्यक्रम?
होय.
ह. आता काय?
हेलो, ईथे
आह
हॅलो
हा,
हे आवडल, हॅलो
झाला का कार्यक्रम, कार्यक्रम झाला का?
हा हा नवरा नवरी काय करतेंत? जेवाय लागलेत. हॅलो,
हॅलो हां बोल
थांबा माझा बंद झाला होता तुमचा हॅलो
हॅलो.
हा नवरा, नवरी काय करतेत
बसले कुठ कुंकाळत आता जेवायचे अं जायच हम्म, हां फोटो काढून झाला हे आता जेवाय हो, हो, हो, हे काय थांबलो हे
बरं बरं बरं, आणि जेवला का?
आता माझे बरोबर हे सकाळच ह काय पुरी फटकं पुरी सुटपठ पुरी, सुटक भाजी, पाप, पापड, पांढर भात, मसाले भात, माझ इंस्टिट्यूट हॅलो.
हॅलो महेश
हॅलो हा
महेशचा सक्का भाऊ होता ना तो लग्ना? बर, बर, बर, मग काय तुमचं काय बघितलं काय तिथं आलू इथं दत्ता कडे घरी आहे इथंय
ह आता
होय, होय फोन वर बोलायसाठी फोन नाही लावायचं आहे तेे म्हणायला आले म त्याचं हो त्यांचा मॅसेज आला हे कराव म्हणुन
काय कराव?
ते सांगता आता परत काय बरं, काय मग बघितलं का तुमचं काय?
बघीतीली कोण नाही ते कायपूर्वी मुला कडची ती नाही आहे. ती नाही ती नाही म्हणेल यायला पायला नाही मी बघितलं जमाग फिरूया पण लाय गोरी पान हाय काय ब बघितलंले केला म म ब
वा बघा एखादं लव मॅरेजच करा. हॅलो, हॅलो. येतं काय ऐकू?
हा हॅलो
लव्ह मॅरेजच करा म्हटलं.
हा लव मॅरेज करा ते कस? कराय कोण माग लागाय व्हय खर
आओ जरा असतय, तेवढं जरा कराय लागत.
काय करू मित्रा म्हणून तुला माझा नमकंद सुडलं पय आपयज मग
तुम्ही जरा ते हे बघा चेहऱ्याला काहीतर असं, फेसवॉश मिळतय का?
आव ते पण घ्यायचय ओ घ्यायचय. व्हय व्हय लइ हो दिवसभर लई होतय तेलकट
स्वस्तातल घ्यायचं, मेडिकलमध्ये असत्यात बरेच त्याने काय होतंय माहित आहे का? तेलकट होत नाही चेहरा मझ तेल कडूत येतो माझ्यासारखा तुमचा चेहरा तेल कढत
होय लई हलके देत्यात.
हा मग त्याला काहीतरी जरा काय करायच, दिवसातन एक, तीन, चार वेळा धुवायचं ते फेसवॉश ने
हुं.
ते आमच मित्र वापरतय, आसित म्हनुन हाय ती फ्रेश असत्यात कायम चेहरा करत्यात.
जरा हे स्प्रे करायचं. तर जातला विषय कुठलाय विशय कुठला हाय फेश वॉश
विचारला होता, त्यावेळी आता लय दिवस झाला ना बघाय पाहिजे.
बस् म्हणजे ते आपण घ्यायचं ऑनलाईन दूकानात जावून बघ
नाही मेडिकलमध्येच घ्या, चांगल हाय तेे, ऑनलाईन नाही, ऑनलाईन काय उपयोग नाही ते बाकी आता काय कराय लागलाय?
ते त तींजस तवर धू म
हा हा एका जागेवर थांबा की, दोन मिनिटं, बोलून झाल की जावा.
होय आलो एकच मिनिट
नाही आवाज अडकतोय, मी एका जाग्यावर हाय हम्म. बाकी.
ह्मम मी एका जाग्यावर थांबलोय इथ, तिथ एक मुलगी
मग आवाज कसा हे होईल? बाकी कामावर आवाज इ ना बघा तुमचा हॅलो, तुमच्याच हेला प्रॉब्लेम कस देतय? ओ मला काय कळ ना, काय तुमच्या मोबाईलला प्रॉब्लेम आहे काय? काय माहित. सकाळपासून माझ तीन, चार फोन झाल कुणाच काय सुद्धा प्रॉब्लेम नाही? सगळे असे रेग्युलर बोलत्यात आवाज येतोय. तुमचं काय होतय आधीमध्ये आवाज गायब होतय आधी मध्ये येतय?
आव ए काय हॉ हॉल मध्ये रेंज कमी
हॉल मध्ये रेंज कमी हाय, परत घरात रेंज कमी हाय
आवो अस नाई ओ आवो मी मी बसलोय बोलत प्रिबेयर रेंज द जीओची.
आवाज क्लिअर यायला पाहिजे हो, आता येतोय बघा आता थोड्यावेळाने आणि परत आणि गायब हाय
हम्म हम्म. येवशीच का म ब
बर. मे बी आता मोबाईल घेतलाय, कधी फोटो काढतोय, कधी व्हिडीओ बनवतोय, असं झालय.
झालं मग काला म जायच ना.
टाइमच नाही आता काय कपीस बीझी झालाय आता, कपीसला आता. रविवार सुट्टी असते, ती बी आता त्याचा क्लास सुरू झाले, दहा ते पाच वाजेपर्यंत रविवारी तो क्लासमध्ये असतो.
नवद्ययला बसलाय क्लासला.
दोघंच आहे सर, हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा. तुम, दोघं नाय हो नाय नाय दोघांचा काय उपयोग नाय. ठीके जायला मजा येते,
पण कुठे काय जात, दोघांस त्याला
आ.
पुट पुलट का का तिकडे वाइट लाब.
आपण जरा पाऊस पडलेव जाउया की, सागरेश्वर ला.
जायच की.
पाऊस पडल्याव जावूया का, आत्ता जावूया, आत्ता काय नसेल सगळ वाळल्याल अ
मला काही काय पाउस नाही, मंस्त पैकी वाळलेल्या असल.
हो.
हम्म.
सागरेश्वर, त पिसाच दहा ते पाच तेचा दिवस बघटलास रविवारच. त्यामुळे अवघड झालंय काम, त्याला आता सुट्टीच नाही, ते बघा.
अ कसं आता आपल्या वेळ आहे पण, त्याला वेळ नाही हाय का नाही. हम्
म्हणून जराला लवकर काढलीस असली वाटतेच हे अशी परत बिझी होते ते का नाही. आणि काय
काय नाही मग आ काही नि म्हणत आज काही नि म्हणत आज अखका दिवस असं जाचाणार आह
हा
ते वरत नाही
बर
हम्णजे मती आता ज नाही नाही नाही काम जाईल काम बोललोय मी
हा आज काही लग्न नाही काय होतं साखरपुडं होतं. का
नाही लन लवन लग ना
सखर पुडवाला
नाही साखरपुडा नाही तवा आहे सगबडं अस सगळं सगळं आज होतं सगवुडं आण लगन आज होतं
हा मग तीच म्हणतोय, साखरपुडा आज असणार अन साखर, लग्न त्यानंतर. ते दोन्ही एकाच दिवशी असतं, साखरपुडान लग्न आणि मग अ याद्या अदी असताते, याद्या.
हो हेच गी यार केला याद्या
तेच ते तेच विषय
हा हां निवांत
प आता कधी इस्लामपूर ला?
आता बस्तवसा आलतव
हा.
फोन करतो.
हा फोन करायचं निघालास
चालतयं.
तुमच्यावर काय थांबा की परत लावतो फोन तुम्हाला विचारतो. बाकी अ थांबा - -
मा पाटूव हाटल हा
हा.
काय म्हटलं ह घ ह हा हा बसा की बसाना.
ते कुठल्या पदसंस्थेत हाय ते?
सांगली वैभव.
सांगली वैभव म्हणजे त्या स्टॅन्ड मधलं बाहेर आल्यावर काय?
हा, हा. हाई समोर.
बरोबर समोर.
हा, हा. ह होय.
स्टॅडमधनं बाहेर आल्यावर ती समोर हाय तीच नव का? हा. तरी म्हटलं पिगमीच्या वेळी लगेच दोन मिनिटात फोन केल्याव कसं काय लगेच येताय तुम्ही.
हा, हा.
काय राव पन्नास साठ हजार बुडालं राव.
काय आलं?
चालू असता अजून राव धुळा पाडला असता. मोबाईलच अर्ध पैसे निघाल असत.
आओ शेटजी यात कस नातात तुमचं ख बरोबर हाय. पास पाऊस पडला नाही काय करायचं?
ते पण हाय आता पाऊस उद्या परवा दावतयं आता मागं लागल्यात बरीच जण भेटेल ते म्हणतयं - - करा सुरुवात ता अजून महिनाभर पाऊस नाही म्हणतंय.
पण पाऊस नाही पडला तर मग अवघड हाय. मग माणसानं खायाचं काय?
होय. होय. तीच की व्हयं.
अ इथ पाच पा आहे ना अवगाव अस आमचा झाले आम अवघ रा - -
कवापण - -
काय आलं?
तुम्ही कवा पेरलेयं?
नाही पेरलं काहीच नाही अजून
नायनव का?
अ काहीच नाही ह आओ पण अ आ स हो. पण पिक नाही आहे ना अंदाज पिक नाही सोयाबीन आहे ना? पाच दहाच - -
पण आता नंतर पाऊस पडल्यावर थोडा पेरल्यावर येणार कि पीक.
होय. पण पण आपण पण त्यावेळी पाऊस भेटला पाहिजे.
पाऊस पडणार की पडणार कमी पडणार पण पाऊस पडणार असं काय नाही पाऊस पडणार नाही. पाऊस आहे बघा पाऊस पडणार. त्याचा काही विषय नाही.
हम ह.
चालतंय.
चालतयं. हा. चालतयं हा.
हां.